येतोय माझा
हो, हो येतोय, येतोय.
तेच म्हटलं की, फोन करून तुमच्याशी थोडस बोलावं. मग मुलांच्या शाळा वगैरे सुरू झाल्यात आता, तुमच्या इथे काय पसेल. ते कधीपासून सुरू झाल्या?
तुमच्याकडे काही मुलांच्या दहा तारखेला झाल्या आणि काही मुलांच्या पंधरा तारखेला झाल्या.
आमच्या इथे जास्त पंधरा तारखेलाच झाल्या सुरू.
हा का.
हो पण फीच वगैरे आम्हाला सगळ्यांना मी मत तेच बघाय लागल.
हा, हा.
आणि फिया तर इतक्या वाढल्यात, कि विचारायच्या सोय नाही. म्हणजे मराठी शाळांच्या फिया पण पन्नास- पन्नास हजार वगैरे झाल्यात.
खूपच वाढल्यात ना फिया.
खूप आणि अ रिक्षाच जायचं-यायचं आम्हाला, जवळ- जवळ तीस हजार द्यायला लागतात. म्हणजे सगळं ते धरून, एक लाखाच्या घरात जात वर्षाच प्रकरण.
परत आमची शाळा अनुदान पण घेतय. तुमच्या इथे कसं हाय, परिस्थिती फीची आणि याची -त्याची?
आमच्याकडे भरपूर हाय, आजकाल आणि सगळ्या मराठी शाळेमध्ये कोण जास्त घालत. इंग्लिश मिडीयम घालतात ना मुल. मुलांची पळ भरपूर हे, एक लाख सत्तर हजार पर्यंत वगैरेे याचे. परत गाडीचे वेगळे पैशे.
होय.
आम्ही मुद्दामण मराठी शाळेत घातलं, की नाही का असं होतं की धड इंग्लिश पण नाही होत, आणि धंड मराठी पण होत नाही घरामध्ये सगळे मराठीच बोलतात, आणि मग शाळेतलं वातावरण वेगळं पडतं घरातलं वातावरण वेगळं पडतं, तर मग थोडासा त्रास होईल म्हटलं नाही का बाकीच्यानी उत्तर द्यायला लागतं की तुम्ही इंग्लिश मिडीयम मध्ये का नाही घातल मराठी का घातलं वगैरे पण मग आमचे घरचे जेव्हा थोडे नाराज झाले त्यांना पटवून हे दिले, कि ती शाळा कशी वेगळी आहे आणि कसं ते कृतीतून शिक्षण देतात वगैरे तर
तर मुलं शिकू शकतात इंग्लिश, इंग्लिश मिडियम मधून मला मराठी पण साधा येत नाही बोलताना काही,
तोच तोच हे आणि आपलं मुळात घरातलं वातावरण इंग्लिश नसत हे ना म्हणजे त्या पद्धतीने आपल इवन भाज्या कर तो आपण किंवा आपल्या इथे जे काही सोसोनं संस्कार होतात ते पण आपण इंग्लिश मधन नाही देत, त्यांना ते हे नाही होत ते जोडू नाही शकत त्यांच्या भावना, किंवा त्यांचे विचार व्यक्त करायचे तरी, त्यामुळे मग आम्ही ठरवून मराठी शाळेत घातलं आणि ते मराठी शाळा पण ही कशी वेगळी आहे जरा म्हणजे ते कृतीतून शिक्षण देतात, म्हणजे शेत शाळं अ भाजी लावा मग ते रोज रोप बघ, कस वाढतंय पासून ते भाजी करायची असेल तर मंडईत न्यायचं, तिथून ते मंडईतंन भाजी कसे घ्या, म्हणून फी जाते खरं बरीच मराठी शाळेच्या याने, पण तरी इंग्रजी माध्यमांपेक्षा शिक्षण बर चांगलं आहं. बरं नाही चांगलंच आहे म्हणून म आम्ही म्हटलं की
की
मराठी.
ठीक आहे पूर्ण इंग्रजी असेल पूर्ण मराठी आहे.
हो का पाचवी पासून असेल तेच इंग्लिश म आजकाल पण पंप पहि पहिली पासूनच आले ना ते इंग्लिश,
हो हो पहिलीपासनचं आलंय.
हा मग काय हरकत नाही आमची माझी मुूल आता मोठी आहे पण माझी मुल पाचवी गेल्या गेल्या सारखं होतं त्याना, काहीच नाही असं मराठी शब्द काय दो शब्द आपलाल सुधा आहेत का. इंजरींग केलं मुलाने माझ्या दोन्ही हो.
बरं वा मग तेव्हा फी किती होती कशी होती?
तेवढी नव्हती फि तेव्हा खूप कमी असायची. एक दोन हजार रुपये असायची त्यावेळेला वर्षाची,
बापरे आत्ताची तुलना केली तर अ त्या दहावी पर्यंतच शिक्षण होत असेल आताच्या एका वर्षाच्या फी मध्ये?
हो ना थोडं तर चालतंय मुलांच्या वेळेला कुठेच
तुमचा ना आवाज मला एकदमच बारीक येतोय मध्येच.
हॅलो.
हा बोला बोला.
हा हा ह तेच की आता भरपूर फी वाढल्यात मुलांच्या शाळेच्या.
खूपच आणि परत ते प्रोजेक्ट वगैरे इंग्रजी माध्यमाचे असतात ना? त्याच्या पण खूपच त्याचा दोन दोन एक एक दोन दोन हजार लागतात. आणि महिन्याला तो एक प्रोजेक्ट वगैरे असतोच असतो. आणि त्यात ते इतक्या उघड असतात की आयाचेच वेळ जात आयाचे वडिलांचे मग त्या प्रोजेक्टला काही अर्थच नाही उरत. ना मुलांनीच करायचे तर आय पॅरेंटनीच करायचं तर मग. काय उपयोगत त्याचा? फक्त करून दाखवणं.
खूप खर्च असतो फी व्यतिरिक्त प्रत्येक महिन्याला एक्स्ट्रा खर्च असतो.
हो आजकालच्या पालकांचं खर तर. खूप अवघड होऊन बसलय.
हो ना. दोघे कमवते असले तर होतं एकट्याने होत नाही आजकाल.
आणि मग असं आयांचं असं होत की मुलं लहान असतात तर आपण बाहेरच बघायचं
तेच नाही मी करू शकत.
आईचे जास्त हाल होतात सगळ्या बाजूनी कारण की किती केलं तरी तिला लक्ष जास्तच द्यायला लागत.
हो.
आणि.
रस नदी ओर अमेरिका
माझी लेक आ व्हिडिओ आपलं बोलणं ऐकतेय त्या मधले तिने तिच्या तिचा बिचारा आया म्हणून म्हटली. म्हणून मी हसाय लागले.
हा हा.
मग तुमची मुलं आत्ता जॉब करतात का?
हो दोघे पण जॉब करतात.
आणि तिथेच आहे का, तुमच्या इथेच आहे जॉब?
हो पुण्याला मुळात आहेत दोघेपण जॉबला पण, हो पुण्याला पण वर्क फ्रॉम होम आहे. मुलाला पण वर्क फ्रॉम होम आहे.
वा नशीब कारण की, पुण्यात मुलांना राहायचा पण खर्च बराच आहे.
हो तो पुण्यातून एकटाच जातो चार दिवस महिन्यातून एकदा चार दिवस भरून येतो म्हणतो बाकी
माझी लेक तुम्हाला सांगतेय कि, अ त्यांना शाळेत एक दिवस रात्री राहायला पण असत. ऍक्च्युली कोजागिरी पौर्णिमेला त्यांना शाळेत रात्री राहायला बोलवतात. आणि मग हा चंद्राचं काय चंद्राचं दर्शन मग दूध पाजयचं हे ते मग सगळ्या गप्पा गोष्टी होतात चंद्रात
चांगलंय की छानच आहे.
हो आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी घ्यायला जायचं.
त्या दिवशी सुट्टी का शाळेला मग?
हा म्हणजे ते काय करतात की शनिवारी वगैरे ठेवतात किंवा शुक्रवारची रात्र मग शनिवार रविवार सुट्टीच असती ना
हा बरोबर
तर मग सकाळी मग मुलाना तेवढंच आपले मित्रमैत्रणीं बरोबर ऍडजस्ट कस करतात रात्री कसं राहता येत वगैरे असं सगळं हे करता येत आता ती दुसरीतच आहे.
हा हं
बरच ती शाळा खूप चांगली नाशिकला पण आहे ना अशी एक शाळा अ थांब मी नाव विसरतेय त्या शाळेचं
हम
पण अशीच एक शाळा आहे तिकडे की जे अ काय कृतीतून शिक्षण देतात.
द्वीपमासिकच्या तारखा.
नाही मी पुण्यात असते.
अच्छा मी मुंबईला असते मला पण नाही माहिती.
अच्छा मी समजत होते की तुम्ही नाशिकला असाल. मुंबईत कुठे असता तुम्ही?
पवईला पवई ला राहते.
पवई आम्ही दोन तीन वर्षापूर्वी अ नवी मुंबई
होय
हो पण तिथली गर्मी वगैरे काही सहन नाही झालं आणि मी जेव्हा पास झाले होते तेव्हा मला मुंबईत जॉब होता पण त्या गर्मीनी खूप रडकुंडीला यायला लागलेले अ सहनच नव्हत होत कारण की मी पुण्यातच राहिले तर मला इथलीच सवय. तर मग हा मग कशावर हे करायचं. तर कसं राहायचं असाच प्रश्न पडायचा आणि पहिल्यांदाच बाहेर राहत होत आणि ते जॉब आणि त्यात पत्रकारित जॉब म्हटलं की अ नाही का वेळ आल्या. शिफ्ट आल्या हे ते. मग ते माझ्यासाठी खूपच अवघड जायला लागले म्हणजे मी बदलापूर वरन एलफी त्यांनन जात होती.
बापरे! सोड आता पुण्यामध्ये करता जॉब तुम्ही?
हो हो. माझी एनजीओ आहे. अ मानसिक आरोग्यावर काम करतो. अ स्त्रियांच्या नवीन माता असतात. त्यांना ज्या त्रास होतो नाही का मानसिक आरोग्याचा एक. किंवा त्यांच्या हार्मोनल चेंजेस मुळे त्यांना पण रडू येत असल. बाळाला आपल्याला नीट संभाळता नाही येत.
हा.
किंवा असं जे काही ते स्ट्रगल करत असतात तर. तो विषय समजून सांगण त्या होणाऱ्या आईला. तिझा पार्टनरला त्यांच्या घरच्यांना. वेगवेगळ्या पद्धतीने तर हच काम. म्हणजे मी रजिस्ट्रेशन आधीच केलं होतं. पण काम आता दीड. दोन वर्ष झालं सुरु केले.
हा हा चांगलं ना छान छान.
हो तस ते चालू आहे. अजून पुढे करायचंय वाढवायचंय काम कारण की खूपच महिलांना. गरज आहे.
हो हो मी करू का तुम्हाला म तुमचे झाले दहा मिनिटं? तेव्हा बोलू आपण राहिलेलं. हो झाले. म आपण. चालेल चालेल. तिकडून कट कर.